हॅलो कामात आहेस का?
नाई नाई बोल की,
अगं ते माझी मैत्रिणी नाही का प्रिया
हा बोल ना तीच काय? हा बोल की तीचं काय?
हम् काल लग्न झालं अग तिज
कुठं होत लग्न?
अ लग्न इकडं होतं अ नानगांवच्या तिथंच होत.
मंग तू गेलती का लग्नाला?
हा गेले होते चांगलं झाले लग्न अग
काय घातलं होतं लग्नान
मी घातली होती साडीच ती नवीन घेतली नवीन साडी घेत लेली घातली.
म चिमूला घेऊन गेलती ना.
हा तिला पण घेऊन गेलते.
म तिने का तिने कुठलं फ्रॉक घातले होते.
तिला काय ते आंब्रिलाचा फ्रॉक होता तो घातला होता.
हम्म
चांगलं झालं लग्न अग तिच हो लई छान झालं.
कुठं दिलं तिला
तिला बारामतीला.
हम्म काय काय करू
मुलगा काय ते हे इंजिनिअरिंग ये घरी शेती ये.
हम्म
घरचं पण सगळं चांगलंय तिला कुठं जायचंच नाही घराच्या बाहेर
चांगलं झालं मंग.
हो लांब म्हणजे उशिरा झाल पण चांगलं झालं.
हा ना.
हो.
बारामतीत पण चांगलं आहे. म्हणायला सिटीच आहे असं काहीयला हे नाहीये म्हणायला चांगले.
हम्म. नाही मुलगा पण छान आहे. जोडा चांगला दिसतोय घरचे पण चांगले त्याचे म्हणजे हे स्वभाव चांगलं आहे. घरच्यांच पण
हा हा.
अ घरी काय शेती वगैरे आहे. पण शेती काही करत नाहीेतीचा सासराच करतो ती म्हंटली मी पण थोडे दिवसांनी नाही. का त्याच्या घरचे म्हटले जर काम करायचं असेल तर तो बी करू शकता तीच नंतर पुढे जाऊन तुला कुठं काय चांगले नोकरी लागली तर शिक्षण केले म्हटलं घरात बसून काय करणार. च नाही का
हम्म.
आम्हाला जा देतात ते बरं आहे. आजकाल कोणी द
हो आणि त्याच्यात तुझ्या मैत्रिण पण होती लग्नाला विचारत होती सुनीता कुठं असती
आरती नाही का गं ती पाठीमागचीच तुझ्या वर्गातली हा ती पण होती भेटली ती हम्. जेवताना दिसली अगोदर नाही दिसली जेवायच्या टाइमिंगला मग दिसली मला आवाज दिला मग म्हंटली अ तुझी बहीण नाही आली का सुनीता नाही आली का हा. तर मी म्हंटलं अगं नाही आली तिला पुरी शाळा आ पे हे चालू आहे ना क्लास चालू आहे म्हणून नाही. आता आलं म्हणलं तिला
बरं तुझी आणि तिची भेट झाली.
हा नाही. मी नव्हतं पाहिलं तिला तिनेच मला आवाज दिला होता.
होय.
हा आवाज दि तिला पण ओळख नाही. आता इतक्या वर्षातनं पाहिलं ते ओळताच नाही आलं तिला
हा हा.
सांगत होते. तिचं बी चांगलंय इकडं पुण्यातच आहे वाटतं ती पण
हम्म पुण्यातच दिलंय तिला पण चांगलंय तिचंपण घरचं.
विचारत होती कधी येणारे आहे सुनीता
हो.
हा म्हंटलं आत्ताच येऊन गेले आता नाही लगेच या म्हटले नंबर दे तिला नंबर दिलाय करल ती म्हटली वेळ भेटल्यानंतर कॉल करत जाईन मुलांमुळे काय कॉल करताच येत नाही म्हटली
हम.
हम् करल म्हंटली मग.
चालेल मग बघू आल्यावर बोलन मी तिच्यासोबत तुझ्या सोबत बोलली म्हणल्यावर बरं झालं.
लग्न पण चांगलं झालं अगं चांगलं केलं लग्न हेंच्या घरच्यांनी पण अ ते मुलाच्याकडचा पण म्हणजे हातभर होता ना हो. त्यामुळे त्यांना लोक लवकर करायची घाई होती त्यांच्यात ते अ काय म्हणजे काहीतरी अडचण होती म्हणून म्हंटले आल्यात अजून कशाला जास्त दिवस वाढवायचेत नाही का? झाले योगायोगाने सगळं चांगलं तर टाकू उरकून म्हणून मग यांची परिस्थिती नव्हती करण्याची प्रिया त्यांची म्हणून त्यांनी हातभर लावला मग झालं नाही का?
जाऊ दे की पण उशिरा झाला पण चांगलं झाल्याला महत्व आहे. आजकाल आहे का कोणाचं एवढं म्हणजे नाही का कोणाचं व्यवस्थित
हो ना गं कोण कसे मिळतात कसे नाही हे मुलगा शिवाय त्यांच्या नात्यातला माहितीतला आहे.
मग तर बरं झालं. मग तिचं पण उद्या पुढं जाऊन शिक्षण ते पूर्ण होईल.
शिकवतिल तिला पुढं सगळं हो तसं आड ते तसं अडवणार नाही. तसं त्यांनी बोली पण केली तुझं शिक्षण झालंय म्हटल्यानंतर तुला पाहिजे तिथं तु नोकरी करू शकतेस. तु एवढं केले म्हटलं वाया कशाला घालवायचं नाही का एवढं शिक्षण केलं
चांगलं झालं म
हा.
बरं झालं जाऊ द्या कोणाच का होईना चांगलं झालं बाज झालं
होय आई रडत होती तिची अग हम्म.
रडत होती.
हा आई भरपूर रडतो आ रडत होती ना आताच रडणारच ना ग मग आता लय दिवस झाले इकडचं ते मग जायचं म्हण
हा ना बरोबर आहे तु का तिच्याच सोबत मग म्हणजे तिच्यासोबत कोण गेलं मग?
हा तिची मोठी बहीण आलती कि ती गेली की.
मोठे बहीण गेली होय मग तुम्ही कशाने आले?
आम्ही गाडी होती.
हा हा.
इकडनं त्यांनी केलेली होती ना मग त्याच गाड्यात रिटर्न आलो माघरी.
मग लग्न कितीच होत?
लग्न होत एकच होत पण लागलं परत दोन वाजता टायमिंगला लागतं का लग्न?
हम्म लग्न नाही लागतं टायमिंगला मग अखा का दिवस तिकडेच गेला असं मग तुझा
हो गेलं तिकडंच आखा दिवस मग
चिमुनी काही त्रास बिस दिला का मग दिवसभर
नाही ञास दिला तिथं खेळायला होत चांगलं तिथं खेळत होती.
हा हा.
असं गार्डन टाईप होत खेळत होती.
हम्म बरं झालं जाऊ दे कुठतरी फिरून आले. तिला तरी कुठं जायला भेटतं लग्नात तरी
हो ना नव्हत जायचं लग्नात पण लई तीने आग्रह केला.
पण जाऊ दे की ते हे तुम्हाला तरी कुठं कुठं जायला भेटतं त्याची मुला तरी आहे का कुठं जायला सुट्टया नाही काय नाही जाऊ दे त्या निमित्ताने गेले तरी
हा ना आणि मी कधी कुठे जातच नाही आता तिने कसं उद्या लग्न म्हणून आज बी सांगायला आली का तर म्हंटली आपण एकाच वर्गात होतो एकाच बेंचवर बसणारो म्हणून
हा हा.
जाऊ दे यावत जाऊन म्हटलं नाही का? आता नाही कात आपण साड्या घेतल्यात एकसारख्याच नाही का ते आरीवर्क-वर्कचं. हां, ती साडी घातली होती. हां.
ब्लाऊज कुटे शिवलं म त्याचं?
ब्लाऊज तिथं रेश्माकडे, पार्लरवालीकडे तिथल्या. हो.
हम्-हम्, छान होती साडी. छान दिसत असाल म?
हां फोटो काढलेत ना. पाठवल तुला मी. हो.
हम्-हम्
जाऊ दे एन्जॉय जालं, फिरून आले.
हम्म झाला एनजॉय, लय वाईट वाटत होतं. अगं लय दिवस सोबत होतो आम्ही.
हा म ते लई दिवस सोबत अस
ह मला म्हणत होते सोबत. चल म्हणून बॅग-बीग भरायला नाही का. अगोदरच म्हटली होती. सोबत जाव माझ्या चल म्हणून. येऊ आपण परतून. पुरीला त्या चिमुला नेहलत तर मग तिला सोडून कोणापशी सोडून जात. येत नाही ना म्हटलं नाही जुळायचं. हा मग तिची मोठी बहीण होती ना. मग तिची मुलं तिच्या आईकडेच ठेवले. मग त्याशी मोठी बहीण गेली सोबत.
जाऊ दे उलटं बरं झालं.
तिचा मेकअप वगैरे छान केलता. तर छान दिसत होते अग ती.
होय कुठ कोण आलत मेकअप कराय?
मेकअपला ती साधना होती. हो गावातली साधन हा. चांगले करते.
हा.
छान दिसत होते.
हम्म. अजून कोण-कोण आलत लग्नाला?
लग्नाला तसे भरपूर होते गावातलेच.
हम्म.
बरेच जण होते. आपल्यातले होते किती शेजारची मामी होत्या
हां.
ते दासा मम्माची बायको होती.
हम.
अ ती मायाबाई होती.
अच्छा.
काकुत्या होत्या.
बरेच मग बरेच लोक आलते म्हणायचे.
तसे बरच आता गावातलं लग्न म्हंटल्यावर जाणारच ना.
लग्ना जातो अस. हे गेल्यान काय होतय.
हा. आणि जेवण पण गुलाबजामचं ठेवलं होत. त्या लोकांनी खर्च केलाय सगळ जेवणा चा मुलाकडच्यांनी हो.
चांगलं झालंय म्हणजे लग्न जाऊन.
हो ना. म्हणजे त्यांना आता करूनच. म्हणजे त्यांनीच करून घेतलं थोडक्या आपल्याकडे ह्यांच्याकडे फक्त मुली. चाच खर्च होता. जेवणाला बी गुलाबजाम होतो अग. हम्म.
छान होत जेवण पण मग.
हो आचारी त्यांच्याकडचाच होता ना.
तिकडचाच होता का?
तिचं स्वतः जेवण पण छान होत. टेस्ट छान होते त्यामुळ. भरपूर लोक डबल डबल जेवले.
ह लग्नात नाव फक्त जेवणावरूनच निघत.
हो लग्नाला म्हणजे माणूस तेवढ्यासाठीच येत असत.
चालते ठेव का.
चाला.